हॅलो काय करते ताई?
हा मी कायनीं आता हा येतोय जालं का जेवण?
हा जेवण झालं ना, तुझं झालं का?
हा झालं जेवण झालं, भांडे घसले, मग आ आता चाली चाले होते ते झाडं लावाय, ते झाडं भेटतेत नाही का
बाहेरकड ना?
हा म्हनजे वीस झाड घेतली आम्ही.
हा ना ते कसे भेटले? काय पैसे भरले होते?
हा मग पैसे भरले होते, एक एकाय झाडाचे चाळीस रुपये.
झाडा माग पैसे होते? हा का? अंन ते कठून आणया गेले होते का तुम्ही?
नाही गावामध्ये येत्यात, मग सांगत्यात ना गावात लोक कोणी पण झाडं आले ते
हा का?
हा मग सांगत्यात मग ते झाड आणाया आणले मग खड्डे खनून ठेवले व्हते आधीच, मग आता काय नाही नुसते लावून द्यायचे ते
आधीच खड्डे खणायला सांगेल होते का तेनी?
हा ते सांगत्यात नाही तर मग आपण नाई ठेवायची खणून
अन असे म्हणजे नाही का तालीमध्ये लावले का बांधणला लावलं असं?
हम नाही अशे ताली मध्ये
तालीमध्ये खडे घेयल होते हा हा हा जिथं शुभेच्छा भात क्षेत्र नसेल तिथं ना? हा हा आमच्याकडे आ ते पण आमच्याकडें माणसंच आणायला गेल ते गोंद्यावरून आणले म्हण
गोंद्यावरून पार?
हा मण गाडी केली होती सगळ्या गावातले जेवढ्या माणसांनीसार होते ना
ह
तेवढ्यानी गाडी करून गेले होते आणि म बाकीच्याना परत घ्यायच्या असतील ना तर मग हे करा म्हणे अकाउंट नंबर द्यायचे खाते नंबर कारण मग त्याचे ते देऊन मग पैसे बेसे नव्हते मणा काय भरायचे फक्त खाते नंबर द्यायचे आणि मग आपण गाडी करून आणायला जायच म्हण
हम्म आणि मग तुम्ही घेतली होती का
आम्ही आता म्हणजे शिया ट्रिप आली ना त्याच्यात नाही घेतले मग दुसऱ्याला लाटला टाकलेच का नाही काय घ्यायला. मामांना फोन करायला सांगितलंता ते एक भाऊनी मला फोन केलत काल ना
हां
मग त्याला बोलले मामांनाच कर फोन काय सांगत्यात नाही का मग काय माहित मामांनी काय सांगितलं? घरी आज जरा काम चाललंय. अ घरी वेल्डिंग च अ वेल्डिंग वेल्डिंगचं काम चाललंय ना हा घर बांधलय आता आम्ही मग आता पावसाळा उन्हाळा बरे भेटले नाही थोडी रेंजमध्ये राहते का तू
हारि मोदी मला येत येतोय का तुला
हा ना मग मला रेंज फुले आहे पण तू तुला रेंज नसल्यामुळे आवाज येत नाही ना हा मग ते वेल्डिंगचं काम चालू होतं ना
हम्म कम्प्लीट झालं का काम मग
हा नाही वेल्डिंगच काम बाकी आहे बांधकाम झालंय सगं अजून पालस्टर अस तर बाकी आहे लाजी घरची बाकी आहे
हा का आमचंही पण ह्या वर्षीच काम झालय घराच आमचं हा या्या वर्षीच बांधले आमचं बी प्लॅस्टर राहिलय फरशी येथे राहिलय
हा ना हा ना आमच्याकडे य गाडी जात नाही ह्या कायमलास्
ह हा आज तुम्ही राहताय तिकडे डोंगरात
हा
हम्म
तिकडे गाव लोक रस्ते देते नाही
हम्म
हो नाही स्वतंत्रच बांधलं नाही का घरकुल हा लहान सासऱ्याचा होत घरकुल तर मग घरकुलात काय होतं एवढं मोठं घर बांधायचे आपल्याला सात खनी घर बांधलं
हा
मग तेवढा खर्च एवढा पुरवत नाही ना
हा नाही आम्हाला पण घरकुल नव्हतं आमही स्वतःच बांधलय
हा ना किती खनाच आहे
आमचं तीन खानाचं आहे
हा ना
तिन खणाचं पण मग आम्ही काही एकटच ना एकटे एकटेच राहणार
माणसाचं कुटुंब जस असलं तस सगळ्या गोष्टी लागत या ना
हा तेच आमचं कुटुंब बारीकच आहे
हा
बरे आमच मग तेवढंच
डबलच टाकलं
हा डबलचच बांधलंय तुमचं डबलचं आहे का
हा डबलच्या टाकल्या आम्ही
सगळेने आता सगळेच तसेच बांध सुट
हा कोणी सिंगल च घर बांधत नाही डबल चेच बघतेस येत आखायला
हा पण तुमच्या इकडं वारा जास्त राहतोय ना.
हा राहतो पण मग दाबून टाकलंय त्यांच्यामुळ मग नाही काय नाही का.
हा त्याला काय नाही याता एर्डिंग बिल्डिंग राहते सगळं.
हा चांगलं हे बितले पाईप हे ते चांगले वापरले का म्हग
हा हम्म मंग पाणी पावस आहे का आज
नाही ना पाऊस आऊून तर असा कडक पडलाय आमच्याकडं यंदा अवण्या होत का नाही असं वाटतंय.
हा ना या वर्षी पाऊस आहे कमी आहे मागच्या वर्षी भरपूर पाऊस पडला ना.
हा ना हा नाही मागच्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस पडत होता. यंदा पायना गेल्या वर्षी ह्या
हम्म आमचे राबईबी निसते अशे पिवळे पिवळे पड सुटली ती काय काय माहीत.
सगळे राव अशेच पवळे पडू राहिले.
हम्म ते का पाणी नाही का काय कायमुळ का नाही
हा ना यंदाच पाणी पड पड पडला. दोन तीन दिवस म ग्याला उघडून त्याने का कशाने काय नाहीती.
हा ना तेच तर.
आमच्याकडे तसेच झाले ती आम्ही ती झीन पावडर नाही का म्हणत्यातती झीन ती खतामधी युरिया खत ता मध्ये भेळ म्हणून मारलेली.
आ.
म्हणजे आमच्याकडें वर चांगले आहेत पण इकडे खाली दादां ते गवाळी करतात ना
हा हम्म.
म त ब अस खराब आहे का तिकड रोप होत ते गवाळीला.
हा.
काळ वाटीचन.
मग ते ते टाकलंय तुम्ही वापाला मंग फर पडला असेल ना.
हा थोडी निर्धारित चालत आहे मग नाही का त्याने
अ आम्हाला इ तेच करायला लागल नाहीत मग.
हा अजिंग म्हणून भेटते. पाच किलोच का किती किलोचं पाकिट राहत ते ते.
हे ग आपलं भात लावायला मग ते तुम्ही शेण खत वापरीत्यात. का असं ती भेटत य त नाही का युरिया य तेे वापरी त्या.
नाही युरियाच युरिया सम्राटच राहते नाही का आता एवढं ज शेतीला आपलं शेणखत नाही पुरवडत. पुरवत नाही का आपले जनवारे थोडे.
नाही का तुम्हाले.
नई म्हशी तुमच्याकडें म्हशी येती.
आमच्या काय दोन म्हशी अ आम्ही टाकीत शेण खतच.
नाही दादा ते तसे टाकतात थोडे फार पण जिड बलतात ते लावायचे त तेथे टाकले राहतात नाही का.
हा.
दोन पायलांचा खतय कमी पडतोय.
हा.
मग. आणि आईकड वर झापाकडपा कि पुराचे पाव वावर येत सगळे.
हा तिकडून
हा त्याच्यामुळं मग त्या त्यातमध्ये ते टाकलं तरी सगळ्या धुऊन जातं त्या अ पिकापर्यंत राहतय नाही त्याच्यात लागायला हो हर आपच्या ताल्यात ल्यांदा पांगवितोय दरवर्षी
ह आणि मग असा आवणीला माणसं घेत असत. तील ना तुम्ही का घरच्या घरी.
बा नईन घरच्या घरी कशाच एवढी लागत आहे ती बाहेरून आणतोय माणसं.
भेट घ्या का माणसा बायलून
मग आता सगळीकडं नाही का डबा त्यांचा चारशे रुपये रोज झालाय सीजन ला साडेचारशे होतो का काय होतो काय नाही ते मग त्याच्यामुळं आण त बाहेर नत माणसं काय ठाकूर वाढचे पहिले ठाकूरवाडीचे लोक पाय पाय यायचे आता ते येते नाही त्यांना गाडीच पाठवाय लाग त
हा
मग तिकडेांग इकड हे ठाकूरवाडीच्या असल्याय तर मग देतोय
ह
आणि बाहेरून आणली तर नाही का मंग त्यांना नाही देते आता दोन वर्ष झालं पहिले द्यायचं पण मग आता आणले त्यानी डाबे तर मग नाही देते नाही का
ह
आपल्या सहस खुशी ना काही कालवण भातत त्याला थोडासा तर मग देतोय
हा
पण मग शक्यतो जास्त करून ना आम्हाला गावचेच माणसं राहतात हना
हा आणि असं काही तू ब बचत गटात आहे का नाही बचत गटात आहे का
हा करेल ना आम्ही आमचा बचत गट पण
किती जणींचा आहे
दहा जणचाच आहे तुमच आहे
हा आमचा आहे राजनीचा बचत गड
हा ना कधी कधीपसून स्थापन केलंय
आता भरपूर दिवस झाले आमचे
वीस वर्ष झाले बापरे तुमचा नाही दिवस आणि आताच स्ा आपण केलाय
हा आमचं नवीन नवीनच आहे ना म्हणजे नवीन नवीनच निघाला नाही का
हा
जवाज सुरू झाला पहिल्यांदाच
हा ना मग तुमची तर बॅलेन्स भरपूर असेल ना
हा भरपूर आहे पण मग आता भरपूर असून दहा नमली वाटून नाही खा कि ते राहणारे आम्ही जास्त ते भरती ना
हा का बंद केलाय तुम्ही
शंभर शंभर पररते एकूण-
हा नाही शंभर्षभर प तरी वीस वर्षाचा म्हणले वीस लाख रुपये असतील ना.
हा पण मग काय काय जणीने घेले नाही. कश आहे कोणाला दहा हजार लागत कोणाला वीस काजरलाग ते अश वेयाजव ना. हा.
मग ते व्या जाचे जास्त पैसे होतात आमच्याकडे कोणी व्या नाही. काता पैसे घेत नाहीटावर आम काय मु दल राहाती महिन्याची वर्षाची तीच मुदल राह नाही का?
हा
शंभर रुपये टाकायचे प्रत्येकीचे दहा जणीचे हजार रुपये तच मदल आहे
हम्
अेच माहिला पैसे नाही घेतती
हा असं कर्ज वर्ज नाही घेते ना त तुमच्या महिला.
कर्ज घेतले मग मुदल वाढत आपल्या घटावर नाही का?
हा.
आमच्याकड नाही घेते कोणी आम्ही घरातल्याच पाच सहा महिला आहे ती.
हम्म. आमच्याकडे नाही घेते कोणी कर्ज. काय काय बचत गाटातून घेतात कर्ज.
हा म्हणजे घेत्यात ना त्यांचा फायदा राहतोय नाही का?
हम्म.
आणि गटावरही बी असं कर्ज घेतला नाही कधी.
हा.
तो पण कर्ज परवडतोय जर दीड लाखाचा कर्ज गेला असला ना तर तो पूर्ण हफ्ते नील झाले ना का मग त्याच्यावर आ पूर्ण हप्त फिल नील झाल्याच्या नंतर परत गटाला पंधरा हजार रुपये भेटायचे ना.
हा.
आणि मग तुमच्या असं म्हणजे शिया्या शिळ्या वेळ्या पाळी तर असतील ना डोंगरा डोंगरही जवळ म्हणजे